हॅलो येतो -येतो मला येतो तुहाला य
हो येतोय -येतोय -येतोय आता आला हा नमस्कार अ आज आपण अ एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती याच्यावर बोलूया का चर्चा करू करूया
हो चालेल- चालेल बोलूया खूप छान विषय आहे आणि सध्या तो खूप उप उपयोगाचा आहे आपल्याला बोलणं गरजेचं आहे हो
पूर्वी सारखं म्हणजे आ ता राहिला नाहीये पूर्वी कसे सगळे एकत्र राहायचे मोठा परिवार राहायचा आता सगळे कामानिमित्त वेगवेगळे झाले बरेच बाहेर गेले मुलं अ
हो तर त्याच्यात हो पूर्वी तर काहीती वीस -वीस, पंचवीस-पंचवीस लोक एकत्र
हो सगळे भाऊ बंड म्हणजे, भाऊ असे चार, चार पाच, पाच भावांच्या असं कुट, कुट परिवार राहायचां सगळा. त्यांची मुलं नातवंड सुद्धा होऊन जायची आता तर एक बरेच परिवारामध्ये नवरा बायको हे बाहेर निघाले ह्याच्यासाठी अ नोकरी साठी आणि सांभाळायला मुलांना सांभाळायला कोणी नसतं आता, आई, आजी, आजोबा त्यांना माहितच नसते काही.
हो आणि शेजारीचे पण हा आणि शेजारचे लोकं पण ना सगळे जण कामात असतात ना त्याच्यामुळे फ्लॅट मध्ये तर सगळेच बंद घर बंद घरच अस
बंद घर असतात शेजारी कोण आहे, आपल्या ते फक क्त आपण बाहेर निघतो कधी येता जाता, हा म्हणजे हाय हॅलो पुरत तेवढंच. आपण एकमेकांना ओळख
खरंय पण ना अ एकत्र होत म्हणजे दोन्ही पद्धती ज्या आहेत ना विभक्त कुटुंब पद्धत आणि एकत्र दोघींमध्ये काही अ फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत नाही का?
हो ना मॅडम
म्हणजे ना की. की त्यांना एकमेकांमध्ये असं इतकं कोणाला समजा एखादीला बाहेर जायचं असेल किंवा एखादी आजारी पडली, तर दुसरी जण ते सगळं सांभाळून घ्यायची कुटुंबाला नाही.
तेच ना आणि मुलं पण सहज म्हणजे हसत खेळत मोठी होऊन जायची. सगळ्यांची मुलं आता कसं झालंय अ शहरामध्ये विभक्त कुटुंब असल्यामुळे म्हणजे आया ठेवाव्या लाग ते दुसरी आई एक प्रकारे त्या मेड म हे ठेवावं लागते मुलांना सांभाळायला ती क कुठली आईची माया देणारे. जशी आपल्या एक एकत्र कुटुंबामध्ये आजी, मोठी काकू, ताई आत्या, मावशी, सगळ्या त्या मुलांना कळायचं आता तर ते नातं पण नाही राहिलंय.
हो ना आणि ते नाते पण कळायचे आणि एक धाक पण असाय चा ना म्हणजे ज्येष्ठ नागरिक घरात असले किंवा मोठ कोणीतरी ऐक.
ऐकणारे हा मुलींना सुरक्षित होत नातं म्हण हं. सुरक्षित होते मुलं. म्हणजे त्यांच्या हातात बिंदास्त आपण जाऊ शकतो कुठे पण आई वडील वगैरे. असं कुठे गावाला जायचं, किंवा बाहेर कुठे नोक
हो आणि फक्त आईला किंवा वडिलांना लोड नाही याय चा सगळ्या कामाचा नाही का अ विभागणी व्हायची कामांची असं आणि कोणी आजारी पडलं तर जास्त जाणव जाणवायचं
हो शहरात पण म्हटलं आता अ बरेचसे वयस्कर मंडळी एकटे, एकटे राहतात, म्हणजे असं ऐकायला येत की की दोन दिवस झाले ते आजारीये, किंवा एवढं की म्हणजे त्यांचा मृ- त्यू झाला ते सुद्धा कळत नाही आप ल्याला की असं झालंय म्हणून शेजारी वयस्कर मंडळी एक टे एकटे असतात. नी असल त.
हो ना प फक्त ना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय आहे की लोक सगळे प्रायव्सी, प्रायवसी म्हणतात ना म्हणजे एकट राहण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो तर ते मिळत नाही मोठ्या परिवारामध्ये. किंवा त्यांना वाटत कि आपल्या हौशी मौजी होत नाहीय जास्त! किंवा जास्त दडपणये.
आणि कसं हे पण झालंय ना मॅडम महागाई वाढल्यामुळे पण होऊ शकतं की एवढा खर्च नाही उचलू शकत कोणी. त्याच्यामुळे मुलांचा शिक्षणाचा खर्च किंवा इतर आपल्या तुम्ही बोलल्या हास मऊज आवडी निवडी काय त्याने एकत्र म नाही करू शक त.
हो ना हो ना तस विभक्त मध्ये ना हो हो तस विभक्त मध्ये आवडी निवडी सगळं होत. परंतु ज्या वेळेला वेळ येते की आजारी पडलो समजा तर मग मात्र आपल्याला सपोर्टचीच गरज लाग ते नाही का?
हो ते आहे एकमेकांना हा समजून घ्यायला पाहिजे त्या त्या्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये.
हो ना नाहीतर मग तुम्हाला कमीत कमी आजूबाजूच्या लोकांशी तरी तसे संबंध
संबंध ठेवले पाहिजे हो.
हा म्हणजे मग त्यांना हा शेजारी किंवा तुमच्या इमारतीत कोण कोण राहतय. मग त्यांच्या वेळेला धावून जाणं नाही का किंवा आपल्याला टेन्शन अस तर कोणाशी तरी आपण बोलू शकतो.
मैत्रिणी बनवू शकतो हो. हक्काने आपण जिथे जस घर आपला परिवार हक्काने बोलतो तस आपण शेजाऱ्यांना तसा हक्क जा म्हणजे ते पण आपल्याशी बोलले पाहिजे ना आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये हो.
हो दवाखान्यात समजा कोणाची वेळ आलेली आहे दवाखान्यात न्यायची आहे तर मग एकट्या माणसाला काही सुचत नाही ना आणि समजा एखादा माणूस घरात एकटाच आहे आणि त्या दुसर म्हणजे मिसेस वगैरे त्याची गेलेली आहे बाहेर किंवा कामावला तर त्या वळेला मात्र एक त्या माणसाला काहीतरी तर आधार पाहिजे नाही का!
हो ना तेच ना कोणाच्या भरोस्यावर तरी आपण निश्चंत राहू शकतो. म्हणजे जाऊ शकतो बाहेर कुठे जायचं असेल तर की आहे बाबा ते लक्ष देत किंवा फोन वगैरे करून बोलू शकतो. पूर्वी मॅडम खूप चांगलं होत हा. सनवार तरीच हो!
हम्म बोला बोला बोला तुम्ही!
सर हे एकत्र कुटुंबी म्हटलं प्रत्येक सण साजरे केले जाचे सगळ्या गोष्टी वगैरे लग्न सगळ्या एकमेकांची मदत लग्न समारंभामध्ये अगदी सगळे आपल्या स्वतःच कार्य समजून करायचे सगळेजण.
हो आणि म्हणून आता काय झाल की मग त्याची सगळी मार्केट व्हायला लागली ना, म जे लोक आता शेत सेवा देेतय त्यांच्याकडून पैसे देऊन कर रुन घ्यायचे काम आणि त्यामुळे जास्त ताण वाढला म्हणून तर मग आता पूर्वी बघा लग्नामध्ये तर किती लोक स्वतःच पंक्तीमध्ये म्हणजे जेवण तयार पण करायचे आणि वाढायचे पण.
तेच आणि म लग्न म्हणलं म्हणजे सात आठ दिवसापासून सगळ बाहेर तयारीला लागायच्या घरातलं सगळं करायपासून अगदी अ सगळ्या गोष्टी म्हणजे घरचेच आपल्याला बाहेरची गरजच न ती लागायची कोणाला काय करायची
हो आजूबाजूचे लोक गावातले गावातल्या आजूबाजूचे लोक लोक यायचे मदतीला तेंव्हा गावाकडे जर चे लग्न तर आणि त्याच्यामुळे पैशाचा जास्त आ रहात व्हायचा नाही नाही का कमी पैशामध्ये होऊन जायच हम्म आता पैसे पण वाढ
आता हो ना आता फक्त पैसे द्या आणि काम करून घ्या झालंय
आणि हेच नाही पण मानसिक आधाराची पण गरज वाटते म्हणजे हे तर झालं आर्थिक आधार पण मानसिक आधाराची सुद्धा कुटुंबामध्ये ना एकमेकांना कळतं ही आजारी आहे हिला आता काम नको लावायला किवा हला कसला त्र होतोय नेमका हे सगळं आजूबाजूच्या कुटुंबाला कळत नाही का पण विभक्त कुटुंब पद्धतीत तस काही कळत नाही
कळत नाही पण वेळ आली ना तेव्हा आपल्या एकत्र कुटुंब म्हणजे आपल्या लोकांची जास्त उणी भासते मग त्यावेळेस कि असायला पाहिजे जे जवळ असं म्हणून
खरंय ना खरंयं आहे ना आणि मुलांना सुद्धा जाणवत म्हणजे मुलांना एकटेपणा जाणवतो एक एकटे मुलं असतात ना
हो त्याच्यामुळे मग ते दुष्परिणाम होतात त्याचे मग मोबाईल हे ते त्या बाकी गोष्टीवर त्यांचं जास्त बाहेर कल जातो
भाऊ वगैरे सगळे घरात असायचे ना ते एकमेकांशी म्हणजे समवयीन मुलं म्हणतो ना पण ते एकमेकाशी बोलायचे त्यांच्यात संवाद व्हायचा नाही
उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर त्यांच्या तशाच जायच्या एकमेकांसोबत उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटला गावाकडे मज्जा करायची मुल हो पोहायला जा नदीवर पोहायला जा इकडे
त्यांना ना काही गोष्टीना आपल्याच बरोबरच्या मुलांशी बोलायच्या असतात आईवडिलांशी नसतात बोलायच्या त्यांना कि किशोरवईना अवस्थ त्याथले मुलं आहे समजा किंवा मुली आहेत त्यांना त्याच्यासाठी हे कुटुंब पद्धती जरी विभक्त तरी एकमेकशी त्यां चगल्या रीतीने म्हणजे
हो संपर्क ठेवायला पाहिजे हो असं त्यांना घेऊन जायला पाहिजे. आता कसं झालंय बऱ्याच मुलांना ना कोणी नको असतात कि नाही कोणामध्ये ते एकटे राहून त्यांचा स्वाभाव असा झालेला असतो की मला दुसरीकडे कुठे जा कोणा जायच नाही आहे असे पण असतात मुल वर उलट पालकांच काम आहे हो एकलकोंडे पालकांच आहे की त्यांना सुट्ट्यांमध्ये तरी म्हणजे आपले नातेवाईक कोणकण आहे ते तरी ओळख करून द भेटून द्यायला पाहिजे असं आठ जास्त दिवस आठ दहा दिवस जसा वेळ मिळेल तसं जे एखादे काय अस प्रोग्राम वगैरे त्याच्यामध्ये घेऊन जायला त्यांना भेटवायला पाहिजे
हो नाही तर मग मुलं सत सतत मोबाईल वर राहतील आणि त्यांना नाते संबंध आपण समजणार नाही आणि मग पुढे त्यांना जीवनात त्यांची गरज लागेल त्या वेळेला कोणीच नसेल मग ते त्यांना ताण येतो नाही का तो एक तो हे ना हा, म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये अ आहेत. फायदे पण आहे तोटे पण आहे, आता आपल्याला मोठं कुटुंब केलं पाहिजे असं वाटत. नाही का? छान! चर्चा झाली तुमच्याशी बोलून मला छान! वाटलं हो कीनइ. धन्यवाद ताई धन्यवाद!
हो, धन्यवाद!